बोल की आल आलाय.
काय बोल होता. काही नाही दवाखडणा आलं.
कणला गेलस.
होय. म मी वे आमच्या दीरा ते मुलग्यालाही घेउन आलो दवाखान्याला बरं वाटा ना म्हणून हम्म मग. हो तुम्ही काय करला?
मी भांडी लावालो
हम्म.
आत्ताच्या दिवस दिवसात मुलांना तब्येत लय बिघडत्या नाही?
होय होय पावसाळ्या तर वातावरण म्हण क्लायमेटमुळे
मुलं काळजी घ्यायला लागते मुलांची.
होय.
तु कशी.
मग मी घेते की त्यांना सुरक्षित. ठेवायच स्वेटर घालायचं मग. ब पावसात बाहेर पाठून द्यायचं नसते. तुम्ही कसं ठेवता.
मी बघ मी पाऊस पडाला लागल की दोघांचनी बाहेर पाठवत नाही. स्वेटर बिटर काय घालत नाही कारण सगळ्या क्लायमेट. त्यांना सवय व्हायला लागते मुलासून. त्याच्यामुळे स्वेटर प काही जास्त घालत नाही पण घरातच बसवतो बाहेर पडतो. नाही पावसात वगैरे.
स्वयंपाक काही केला नाही होय होय.
म्हणून बाहेर लावून घेतलं मग.
स्वयंपाक?
स्वयंपाक वगैरे झालंय सगळी गेल्यात कामाला
अ तुम्ही गेला नाही?
नाही आज गेलो.
टम टम. पण गेलं एक्झाम चालू आहेेत नाही आता स्टडी करायच त सुट्टे आहे. हा. अभ्यास करताल तुमच?
बघ आता हे घरातली काम आरायचं. आता मोबाईल टीव्ही ला कनेक्ट करणार आहे टीव्हीवरच लाईव्ह क्लास करणार आहे.
हम्म चालतंय मग काही नाही आणि काय?
काय नाही बघ तुला एखादी चांगली छान रेसिपी येत असली तर सांग व्हेज मध्ये
का नॉनव्हेज मध्ये
व्हेज मध्ये सांग नॉनव्हेज मध्ये सांग तुमच्या मम्मीच स सिकस्टी फा सिक्स्टी फाय च हे आहे ना? दुकान आहे ना मम्मीच मग कसं कर करते सांग कि
बरं बरं मग फ्रेश असलेलं चिकन आणायचं स्वच्छ धुऊन घ्यायचं पहिला त्यात कॉर्नफ्लोर पीठ टाकायचं काय मग आलं लसूण मिरची हे पेस्ट करून घ्यायचं
हा हा.
मग चिकन सिक्स्टी फाय मसाला भेटते. ते मसाला आणायचं त्यात कॉन कर पीठ टाकायचं मग लाल कलर जर टाकायचं तुम्हाला पाहिजे असेल तर ग्रीन नाही तर लाल दोन टाकायचं मग त्यात पेस्ट केला असत नाही ते पेस्ट टाकायची त्याच्यामध्ये मग जरा आम्हाला पाहिजे असेल वरण लसूण टाकू शकता नाहीतर कडीपत्ता पाहि तर कडीपत्ता टाक नंतर त्या सॉस टाकायचं
हम्म हम् हम्
ते सगळ मिक्स करून घ्यायचं मग तेल गरम तेलामध्ये टाकायच झालं रेडी होन तुम्हाला कुठल्या तर रेसिपी माहिती सांगा की मग मला
मला मला काजू करी येते पनीरच येते तुला कुठल्या पाहिजे सांग मी सांगतो
मला व्हय सांगा किती पनीरच सांगा
पनीर बर मी वेगळ्या पद्ध पद्धतीचे करतोय अ चार कांदे घेतोय चार टोमॅटो घेतोय मला दोन प्रकारच येते एक कांदा शिजवून करतोय आणि एक कांदा टोमॅटो दोन्ही तेलात पहिला भाजून घेतोय मग ते मिक्सरला लावतोय चार कांदा घेतोय चार टोमॅटो घेतोय आणि एकदम लांब लांब कट करून घेतोय आणि ते तेलात एक चमचा तेल टाकून दोन्ही पण भाजून घेत
ह
पहिला कांदा भाजतोय मग टोमॅटो भाजतोय मग ते दोन्ही की नाही मिक्सरला लावून घेतो मिक्सरला लावून घेताना त्यात आलं लसूण लसूण आणि कोथिंबीर हे तिन्ही टाकतो कारण जेणेकरून ती छान मिक्स होते आणि भाजताना पण कि नाही त्याचा संग भाजून जाते नंतर भाजायला लागत नाही
हम्म हम्म
मग हे ग्रेवी करून घेतो ह्याची आणि हे गॅसवर कि नाही खडा मसाला गॅसवर कडई ठेवतोय कढाईमध्ये तेल टाकतोय एक तीन चमचा तेल टाक टाकलो की नाही त्यात खडा मसाला टाकतोय तेजपत्ता एक लवंग जरा असं दालचीन
हम्म हम्म
टाकल्यानंतर कि नाही अ त्यात छान अस गोल गोल कट एक कांदा गोल गोल कट करून घेतोय मी आणि ते गोल गोल कट केलेला कांदा आहे की नाही सुक करून घेऊन त्यात भाजायला टाकते मग ते भाजलं की नाही मग त्यात आम्ही ग्रेवही जे केलेला असते की नाही ते ग्रेवी घालायची टोमॅटोची आणि कांद्याची ते पेस्टत घालायचं आणि ते की नाही छान तेल सुटेसपर्यंत भाजून घ्यायच आणि तेल सुटाय लागलं की नाही त्याला अ चटणी टाकायचं मीठ टाकायचं चटणी मीठ टाकलं मग त्याच्या नंतर आता काय करायचं त्यात हम्म ते आपण पनीर मसाला घालतो बग
हम्म हम्
मी काय करतोय पनीर मसाला त्या एक वाटी दूध घेतोय त्यात दुधात घालतोय आणि शाई असते की नाही दुधावरची साय तिथ आता घालतोय आणि ते छान भाजून घेतो छान बारीक करून घेतो मिक्सरला आणि ते क्रिमी क्रिमी फॉर्म होतं होतं की नाई ते त्या हेच्यात घालतोय ते आपण पेस्ट आता सगळं भाजलंय बघ त्यात टाकतोय मग ते छान जरा शिजायला ठेव शीज शिजून देतोय सगळं एकजीव होचपर्यंत शिजवून घ्यायचं शिजलं की नाई मग आपण काय करायचं त्यात हे घालायचं अं नीर असतं की नाई... तुला पाहिजे तसं कट करून घ्यायचं स्क्वेअर मध्ये किंवा क्यूब मध्ये कट करून घ्यायचं आणि ते त्यात घालायचं आणि एक लय त्याला एक दोन ते तीन मिनिटं झाला उकळी येऊन द्यायचं लई शिजवलं की नाई पनीर रब्बरवाणी लागतंय
होय भाजून घ्यायचं नसतं का पनीर
नाय भाजून घेतलं तरी ते कसंतरी लागतंय म्हणून मी डायरेक्टच टाकतोय ह
हा... बरं
तू कसं करतीस
मी पनीर जास्त करतच नाई माझं मिस्टर करतात पनीरचं
होय मी सांगितलो असं एकदा करून बघ की तू पण
चालतंय की जास्त कोण खात नाई घरात निकुंजला एकट्यालाच आवडतंय
आमच्या घरात पण मानसलाच आवडतंय
हम्म एक हम्म एक म्हणजे सगळी नॉनव्हेज असल्यामुळे आम्हाला आम्ही का तेवढं आवडत नाही आम्हाला आणि निकुचं कसं नॉन व्हेज खात नई नै त्याच्यामुळे त्याला जरा खाऊ वाट खावे आवडते ते मग त्यासाठी यांनी कवा कवा तर करून देते जास्त काही करत नाही कधी कधी तर जरा
निकुंजला ते की नाई तसं आवडत असेल तर पनीर रोल करून द्यायचा
देतो की मी पनीर तर जास्त युज करते का सांगा रोल्स करतो की युट्यूबवर बघून ते कुठलं कुठलं रोल्स आल्यात ते सगळं ट्राय करून रोल्स वगैरे बनवून देतो मी सगळं या पनीरच कसं ते टाइम भेटत नाही म्हणून ते सगळं का प्रोसेस नाही म्हणून ते करून द्याला बघ कधी तर कायतर कोणतरी पाहुणं वगैरे असेल तर... हम् होय कोणतर घरी पाहुणी तेन आलं वेजची मग तवा ते करायचं तवा रोल्स वगैरे मग यू
मानसला पण आवडतंय आणि त्यासाठी मी आणि त्याला पनीर रोल तर एवढा आवडतंय नुसता जर कांदा टोमॅटो टाक टाकायचं आणि चटणी मीठ टाकून ना जरासं साखर टाकायचं
हम्म
आणि ते भाजून घ्यायचं पनीर
हम्
भाजलेला पनीर कि नाही साईडला ठेवायचा आणि एक चपाती लाटून घ्यायचा काय आणि लाटलेल्या चपातीवर हे पनीर घालायचं आणि द्यायचं लई मस्त लागतंय
होय मी कसं करतो रोल माहित काय चपाती करतो चपाती करून जर कांदं लांबडी लांबडी कांदं जरा टमट आणि कॅप्सिकम असलं ते सगळं जरा तेल टाकतो जर हळद.... ते आणि हे सगळं टाकलेलं जर भाजून घेतो तेलात जरा मग ज जरासस मीठ आणि जरास नक छट मी टाकतो जरा ते फ्राय झा झाल नाही चपाती ववर मग काय करायचं सॉस लावून देतो पहिला सॉस लावायचं नंतर ते सगळं काय केलं असतं ते सगळं त्याच्यावर घालायचं. मग जरा चीज टाकतो मग ते ते मोमनीस काय तिथे हे असते नाही ते सगळं त्याच्यावर जर क्रीम ते जर घेतो रोल करून जरा तेल घालून मग ते चपाती रोल काय करतो तळून घेतो. मग तळून घेऊन असं डब्यात घालतो जरा सॉस मेवणीज असं काय त्या संंग द्यायचं मग पोरं आवडीनें खातात ते
डब्याला
हा डब्याला तस करतु मी निकूजला, नैतिकला दोघांना पण आवडते काय तर पालीभजी
अग कस झालं कस होत माहितीय काय माणस अ कॅप्सिकम खाईत नाही.
हम्म
ते खाहीत नाही सगळं काढून काढून डब्यात ठेवतो
तुम्ही तसं करायचं नाही. काय करायचं माहित काय तसं करायचंच नाही ते रोल करत बघ तेला म्हण ते जर टाकायच तव्यावर फ्राय करून घयी सोल करून तिकडे इकडं का त्यांना काताच येत नाही नाही ते
हम्म हम् हम्म
आणि मनी जस टाकलं तर टेस्ट जरा वेगळं लागते मग खातात त्यांना कळतच नाहीेतात ते हाय असं
मग तेच ग तो खायचच नाही म्हणून की नाही मी ते काय घालायचो झंझटलाच पडत नाही पहिला घालत होतो.
एकदम बारीक चिरुणीचे स्लाईड म्हणजे त्यानी कळालाच नको की तिथे हाईच.
बारीकच चिरतोय मी मी लई जाड चिरत नाही. आणि डब्याला कस म्ह शाळेत अस रोल्स देऊन चालत नाही चपाती आणि प्रॉपर च चपातीनी भाजीच द्यायचं असं त्यांच्यात रूल्स आहे.
कधी तर एकदा पोर रोज रोज खाऊन खाऊन कटाळ अस्यात
एकदा देऊन बघतो मी, त्या परवा मेथी पराठा आणि हे दिलतो त्याला ऑनियन पराठा आणि मेथी पराठा दि ते मॅडम त्याला ओरडल्या मग ते जीऊ नकोस म्हण
हम एक रूल्स असत थोडा
हम्म त्याच्या शाळेत चालत नाही.
हा. एक मिनिट एक मिनट जरा
हम्म
हॅलो झालं वाटत ते चालते का मग ठेव काय?